हा येतोय ना आवाज?
हो ना
आं
बोला बोला ऐकू येतय. तुम्हाला माझा आवाज ऐकू येतो की नाही?
हॅलो हा येतोय येतोय, बोला काय फ्री आहे ना?
हा बोला.
हम्म कोणत्या विष त्याच्यावर बोलायचं आवरल सगळ काय आता जेवण वगैरे झालं बसले होते.
हां हां हां.
दोन जणना सकाळपासून केला ट्राय एकाचाच फक्त लागला कॉल परत तर सगळ्यांना सगळ्यांचं तसं दाखवतय की टास्क कम्प्लिटेड असं म्हणतय. मग चला बघू कोण असेल त तर करता येईल म्हणलं फोन.
तुमचं आवरल?
हम् हम आज काय सॅटरडे
हु... सॅटरडे मुलं आली आता शाळेतनं.
हा. हा. हा. चालेल, पाऊस आहे का?
पाऊस नाही ये इकडं, तुमच्या इकडं.
इकडं आहे, पावसानं तर आवाजच काही येना झालायं तुमचा जरासं आत बस ते आता एक मिनिटं हं.. येतोय का आता.? हो बाहेर पाऊस हा. हा. हा. ठीक आहे, चालल काय म्हणताय.? आज एक कॉल झाला. एका सोबत वट सावित्रीच्या सणाबद्दल आणि एका बरोबर नागपंचमी, या सणांबद्दल बोलले नाशिकच्या होत्या दोघीपण.
हा...
हूं
हे नाही बोलायचं पटपट म्हणजे विषया वेळ बोला.
काय, काय, काय म्हणताय?
नंतर बोलू आपण आ आत्ता सब्जेक्ट वर बोला म.
हो ओके चालल, चालल. हां. हॅलो हा ते झाडे त्या झाडांसाठी बोलले होते ना तुम्हांला मी.
हा
हूं.. चालेल, चालेल. कारण आजकाल पाऊस पण बघताय, पाऊस तर जून मध्ये चालू होईल. असं वाटत होतं पण पाऊस जुलै मध्ये चालू झालाय. आणि पेरण्या पण जुलै घ्या स्टार्टिंगला होतात भात म्हणा, किंवा आणखीन दुसरीकडं सोयाबीनची पेरणी तर एक महिना लेट झाल्या पेरणी त्याच्यामुळं पीक निघणार पण एक महिना लेट ते आपल्या इथं रस्त्याची कामं चालल्यामुळं मला तर वाटतंय सगळ्यांना झाडां झाडे कट केलेत सगळे.
हम्, हम, हम, हम...
आमच्या इथे तर खूप झाडे, झाडे -झाडे वगैरे कट केल्यात पण झाड नसल्यामुळं काय होतय हे आजकालच्या पिढीला माहित नाही ना, समजा आपल्या पुढच्या पिढीला किंवा आजकाल च्या माणसांना पण.
पाऊस कमी होतोय काय का त्यासाठीच तर,
कमी होतंय आणि उन्हाळ उष्णता इतकी वाढते ना ह्या वेळेस तर का नाही, घरात बसवत नव्हतं माणसांना, एवढी उष्णता होती.
आमच्याकडं पण खूप.
मग आणि काय- काय तर एज, ओल्ड एज माणसांना तर का नाही असा घामाघुम जीव होत होता ते दवाखान्यात नेल्याशिवाय पर्यायच नव्हता त्यांना, एवढा त्रास होत होता उष्णतेने मंग हे झा हा तेच ना झाडे लावण्याचं महत्व हे कळालं पाहिजे ना, इथून पुढच्या पिढीला तर आम इथे तर आता पंचायतीनी वगैरे पण चालू केलेत की हा प्रत्येक घरातल्या लोकांनी चार किंवा पाच तरी झाडे लावावीत असं. आणि झाडं पण पंचाईत पुरवणार आहे सगळ्यांना.
फक्त आपण लावायचं काम करायचं.
हो ते आपण फक्त लावायचं मग आपल्या जागेत लावू शकतो किंवा रोड कडेला लावू शकतो, रोड असेल तिथं. असं माझ तर म्हणणं आहे की प्रत्येकान ते आता सोर्स चालू करावा कारण पाऊस असं होणार नाही ना कारण निसर्ग खूपच बदलत चाललाय, ते ह्याच्यामुळेच ना घनदाट जंगली तर राहिलीच नाहीत आता, आता तर डोंगर डोंगरावरती सुद्धा झाडे राहिलेली नाहीत.
डोंगरावर घरचं चाललेत तिकडे डोंगरावर.
हो तर काय डोंगर तर असा ते उजाड पडल्यासारखे झालेत नुसते, टकले टकले डोंगर दिस सालागल्यात आणि परत झाडे नाही काही नाही नाही आता माणूस कुठं पण घर आणि आजकालचा माणूस घरामध्ये आणि हे पैसा खूप वेस्ट करते हो ते दुसरं काहीच आजकाल साठ साठ सत्तर सत्तर लाख माणूस घराला घर बांधायला वेस्ट करतंय. बाकी दुसरं काय नाही बघ.
रानं हे करायची प्लॉट करायची रानं अ रान बंद करून प्लॉट करायचे तेच झाड पण नाही रान पण नाही धरती तापत्या
आणि शेतकऱ्यांचं कसं आहे पीकं जर आता ह्या पावसानं पिकली तर आपण पण जनता खा खाणार आहे. जर आता पिकलच नाही काय तर काय आपली महागाई आणखीन डबल होणार आहे ना याच्यापेक्षा
हम्म आणि ते शेतीचं महत्व शेतीचं महत्व करोनामध्ये सगळ्यांना कळा घ्या खरं शेतीशिवाय दुसरं कायच जमलं नाही त्यावेळी शेतीच
सगळे नाशिक, पूणा, मुंबई सगळे सगळे लोकं गावाकडे होते कोरोनामध्ये. करोना पासूनच मुलींची च्या आई-वडिलांनी पण चालू केलंय की बाबांनो नोकरी पण पाहिजे आणि शेती पण पाहिजे असे म्हणतात सरळ मुलींच्या आई-वडील पण म्हणजे नोकरी जरी गेली तरी गावाकडे बाबा येऊन शेती तर करू शक तो आपण अस हां. प्लॅन बी, आणि आता चेंज झाला ना माणसामध्ये मणसाला असं वाटतंय, नाही आपण कसं नोकरी जर नस ल तर पोटाला पोट भरून तर खाऊ शकतो शेतीत तर पिकवू शकतो आपण आपल्या. असं म्हणतय ना माणूस नाहीतर पहिल्या लोकांचं कसं घर चांगलं पाहिजे गव्हर्नमेंट जॉब पाहिजेल आहे. पण अरे गव्हर्नमेंट जॉब आधी मध्ये कधीही सुटू शकतो हे कळालं ना लोकांना आता.
होय! होय! नाही शेतीवरच तर आहे सगळं शेतीवरच आहे सगळं.
तिकडे वाळलेच सगळे आता आणि शेतीचं पण कसं आहे जी शेती पाण्यावरती अवलंबून आहे ना त्या त्या शेतीच खूप आवघड होते आहो. ज्याच विहारीच कनेक्शन आहे किंवा कारखान्या वगैरे इरिकेशनच कनेक्शन आहे त्यांचा काही प्रॉब्लेम नाही ज त्यांची पाण्यावर आहे ना त्यांचा खूप आता आमच्या धरणात पण पाणी कमी झालं होत पूर्ण
आमच्याकडे आमच्याकडे तर कॅनॉल आहेत ना कॅनॉल आहे तिकडे कॅनॉल न पाणी सप्लाय होते शेतीला.
कोयना डॅम ला पाच टी. एम. सी. पाणी झालत इरिगेशन पूर्ण बंद केलं होतं विहिरीत च्या सुद्धा फ्युजा वगैरे काढलेल्या का तर पा रानाना पाणीच नव्हतं अजिबात. पण हा पाऊस पडायला लागला तेव्हा पासून थोडसं चालू झालंय आता आणि आता कसं भात शेतीला पाणीच पाहिजे ना जास्त त्या साइड ला भात फिरत कोकण एरिया पडतो ना हा. कोकण म्हणजे हो कोयना डॅम कोकणातच आहे ना.
भाताला पाणी भरपूर पाहिजे ना.
हो आणि आता कसं ज्यांची पेरण्या हो ज्यांच्या पेरण्या झाल्या नाहीत ना ती लोकं रोपं लावणार ना भाताची. त्यांनी अस तरू टाकलेला असत. एका साईडला, ते तरु उपटून परत मग तरुची लागण करत्यात सगळी चिखलामध्ये करायला साप हो असा ह्या पावसात खूप पाऊस झाला ना पूर्ण असं पाणी साठवत्यात राणामध्ये पूर्ण चिखलं बैलांनी करून घेत्यात बैलांनी किंवा ट्रॅक्टर ने तर मग त्याच्यात असे रोप असे रोवत्यात. आपण झाडे वगैरे कशी लावतो की नाही तशा पद्धतीने हे फक्त पाण्यात असे खोवायची.
हा हा म्हणजे रोवायच आमच्याकडे कसं पेरणी करतात, बाकीची शेती कशी पेरतात ना तस पेरणी करतात म्हणजे गाय
छान भात लावलेला असत नाही रोप लावलेलं खूप छान भात येते एक सारखं भात असतं ते.
हा हा ह ते होय ते कसं क बोल
कुठं उगवत कुठं उगवत नाही पेरणीमध्ये असं दडपलेलं उगवत नाही ना. तर लावून केलं ना एक सारखं लावतो ना आपण त्याच्यामुळ ते एक सारखं दिसत. एक सारखं व्यवस्थित पण येतं ना ते.
हो मला पण माहित नव्हत असं म्हणजे आमच्या शेजारी कसं नांगरणी बैलाला करायची ना तसच पेरणी पण तसेच करायची हाताची ते बघितलेलं मी तिथं, भुईमुगाला कसं मग पाणी भरपूर लागतंय भुईमगाला
भुईमुगाला नाही, भुईमुगाला थोडस उघडझाप पाहिजे पावसा कारण जर चांगला आला तर परत मग पाण्यान ते कुजून जातात ना शेंगा वगैरे हा आता काय नाही आ पिरियडला उगवसतो पर्यंत पाऊस झाला तर काय प्रॉब्लेम नसतो चांगला उगवला आणि चांगला मोठा आला ना शेंगा जेवढ्या भरायला लागला ना तेव्हा थोडीशीड उघडीक पाहिजेल हाय, नाहीतर मग ते शेंगा भरल्यानंतर पाऊस आला की नाही मग त्याला मोड वगैरे येण असं चालू होतं मग हम्म. त्याच्यामध्ये सोयाबीन ला पाऊस अस ला तरी चालतो काही प्रॉब्लेम नसतो सोयबीन एकदा शेंगातेन आला की ना काही टेन्शन नसतं मग. फुलात जरी आला ना मग काय सोयाबीन पण मोठा होतो आणि सरीत पाणी साठलं की सोयाबीनला वरती काहीच टेन्शन नसते ना. वर किती ही पाऊस पडू दे. ते झाडा सारखंच येतं ना थोडंस अस हायटेड झाडं असते सोयाबीनचं. त्याला नसतोय काय प्रॉब्लेम. फक्त शेंगानाच प्रॉब्लेम, हा उडीदाला मुग काय नाही प्रॉब्लेम दोन तीन महिने कितीही पाऊस असला ना आता चालतोय पण जेव्हा शेंगा भरण्यात आल्या की नाही तेव्हा जास्त पाऊस नसायला पाहिजेला शेंगा भरल्या आणि मग काढायला आला नाही त्या पिरियडला पाऊस नाही पाहिजे नाही तर मग त्याला सुद्धा मोड येतात चवळी, उडीद हो.
मग शेती करायची कस म्हणजे पाऊस कधी येणार काय आपल्याला काय कळत नाही मग कस व्हायच शेत म्हणजे
मग आता मागास झाले ना ओ, जूनमध्ये ज्या पेरण्या व्हायला पाहिजेत ना जूनमध्ये पेरण्या झालेले नाहीत, आता जुलैला पेरण्या केल्या आहेत आता माणसांची टोकणी चालु आहे इथं सोयाबीन, उडीद भुईमूग. आत्ताची टोकणी या पावसावर चालू केली माणसांनी म आता-आत. आता केल्या म्हन त ते दिवाळीनंतरच पीकं काढणार आता केलंलं पीक तीन महिन्यानंतर निघतं सोयाबीन असो, भुईमुग असो तो किंवा भात असो, तीन साडेतीन महिन्यानी काढता येतं. मग ते दिवाळी-दिवाळी हूंन जाणार ना?
म्हणजे आपलं जर बोर वगैरे असलं, तर आपण मग पाणी पाजून
हो हो हा आपलं घरचं पाणी असलं का नाही वीहीर म्हणा, किंवा बोर असल त मोटर लावून आपण आपल्या आपल्या शेताला पाणी देऊन करू शकतो, किंवा मार्केट च माळव पण म्हणा आपण वांगी, भेंडी, गवार असं काही करू शकतो ना ओ. पाण्यावर डिपेंड राहता येत नाही ना आपल्याला, आता हे कस आहे ज्यांना पाणी नाही ते पाण्यावर डिपेंड ना, पावसावरच.
हूं आमच्याईकडे ज्वारीे पिकते, म त्याला काही पाऊस लयी लागत नाही म्हणतात बाबा. सुरुवातीला तेवढा पाहिजे ज्वारी ज्वारी.
ज्वारीला नाही जास्त लागत पाऊस, सुरुवातीला फक्त पाहिजे उगवून येईपर्यंत अशी चांगली. चांगली जर उगवून आली त्याला मग. काय टेन्शन नसतय, जव्हा कणसात असतेय ना कणस वगैरे येतात ना त्या पिरेड ला थोडासा पाऊस झाला तर चालतंय भरण्यासाठी कनसं, मग नंतर काई प्रॉब्लेम नस ते ज्वारीची.
बरोबर म्हणजे कस, आमच्याकडे ज्वारी आणि शेंगा पिकतेय जास्त.
हो हूं हूं हूं आमच्या इथे पण आता चाललंय भुईमग टोकलाय सोयाबीन टोकलय, नंतर तुम्हांला सांगते भात आणि ऊस तर आहेच ऊ-ऊस पण भरपूर मोठे झालेत आता ऊसांना आता चालल्यात खतबीतं पा मारयचे आता युरिया तुकला वगैरे टाकायचं, म्हणजे आता हे शेवटचाचं डोस ना परत तीन चार महिने खतं नाही टाकू शकत आपण पान हां ओके चालल, चालल ठीक हे हां ओके ठेव, थँक्यू.